हो. हो. हो. बोला.
एम पी ए मध्ये शिक्षण किती होईल मग तुमचं?
माझं एम पी ए वर तिसरी.
फक्त
हो.
बाकीचं महाराष्ट्राला.
बाकीच मग, बाकीच इकडे आल्यावरती. पुण्यामध्ये. एक वर्ष घरातच बसून काढला.
हा.
मंग ती शेजारी एक दिदी होती ना मोमोडियन होत्या त्या. म्हणं. त्या बोलल्या ना तुम्ही मराठी आहात तर, मग मराठीमध्ये शिकवा मुलांना. तो म्हणला, आई मग आईने मम्मी मम्मीने ऐकलं त्यांचं आणि तिथल्या जवळच्या स्कूलमध्ये प्राथमिक. ऍडमिशन केलं मग माझं जाऊन माझं अन माझ्या भावाचं. पण ते त्यांनी खूपच म्हणजे म्हणजे, येतच नव्हतं ना मराठी. मग त्यांनी आधी पासून हे केलं.
आवाज कमी येतोय.
पहिली पासून करा मॅम. हो मला कॉल आला होता ना, त्यामुळे कट केला मी कॉल.
माझं जेे येतं मी पहिल्यापासून समजा एक पण विषय बॅक ठेवलाच नाही.
म्हणजे, माझं वर्ष वाया घातलंच नाही मी.
हमं चांगले आहे ना.
आता बरेचसे पोर इथं तर दहावी मध्ये फेल होत, कोणी आठवी मध्ये फेल होत, कोणी बारावीत फेल होत.
बरोबर.
आता तस काही झालंच नाही. तसं मला छंद होता शिक्षणात बी हॉटेल मॅनेजमेंटचा त्याच्यामुळे मला काही वाटलंच नाही.
हम्म. निताह कसं आपल्या आपलं एकदा स्वतः निश्चय केला ना आपण की मग ते कव्हर होत.
हा. असंच मला एकदा बारावीच्या पेपरच्या टाइमाला एक पोरीनं. मला पाहिल्यापासूनच काय ते?
आता माझी हमं. आता माझी मुलगी पण आहे ना मेकॅनिकलला आहे ती. हम्म.
बारावीच्या पेपरच्या टायमाला असंच, एका पोरीने समजा मागच्या बेंचवरच्या पोरीनं माझ्याकडे सर आले म्हणून तिनं माझ्याकडे चिठ्ठी फेकून दिली पेपरच्या टायमाला तर ते ती पोरगी तर नाही धरल्या गेली पण, मी धरला गेलों ती मॅडम म्हणे अस काय झालं, कोनं केलीती चिट्टी लय याप. पोरीने केली मॅडम काय ची ऐकू राहिली. प्रिन्सिपल मॅडम येऊन समोर उभी राहिली माझ्या. मॅडम म्हणे, चिटिंग तर तुपल्याचकडे सापडली म्हणला असं नाही मॅडम. मी कॅमेरा चेक करा म्हटलं, तर नाही मॅडम कुठ कॅमेरा चेक करु राहिली तर मॅडमने डायरेक्ट माझा पेपर घेऊन गेल ते, ऑफिस रूम मध्ये एक घंटा पेपर नव्हता दिला माझा.
हो पंधरा मिनिटांनी जाते.
हा.
नाही. पास ची पद्धत आली आहे ना गावामध्ये. एस. टी. पास. का हा तर त्याचे मेसेज याला ताणी ते आलेलं आहे गावात ते सांग पण.
हाव का.
तर तू जा म्हणून. तुम्हाले एक पंधरा मिनिटाने जाते.
हा हा. तिस मा माझ्या मागच्या बेंचवरची पो मुलगी होती ना तिनं माझ्याकडे चिटिंगच कागद फेकला होता.
हम्म.
तर तो कागद मॅडमनें उचलून घेतला प्रिन्सिपल मॅडमने. म्हणे ही चिटिंग तुझ्याकडे सापडली तुझं पेप पेपर जप्त करावा लागतो मॅडमने पेपर जप्त करून घेतला होता माझा.
बापरे!
एक घंटा पेपर नव्हतं त्याला एक घंटा.
पण, त्या मुलीला पण कळायला हवा ना स्वतःच दुसऱ्यावर बिल. फाडणं चुकीचं आहे ना.
त्यामुळील. त्या मुलीला मी काहीच बोललो नाही एक शब्द बी तिला उलट सीधा काहीच बोललो नाही म्हणलं जे बी झालं ते झालं. मी डायरेक्ट माझा बेंच मधून बेंचपासून उठलो आन डायरेक्ट ऑफिस रूम मधून जाऊन बसलो होतो. म्हणलं तुम्हाला काय करायचं आहे आता नेमकं माझा पेपर द्यायचा आहे की मी आता घरी जाऊ म्हणला इठून.
बरोबर आहे.
ते म्हणे तुम्ही काही करा म्हणे पण तुमचा पेपर भेटत नाही. म्हटलं मला एक कॉल करू द्या म्हणलं एक कॉलवर मी तुमचं सगळं व्यवस्थित करतो म्हटलं, माझ्यावर केस दाखल करा म्हटलं मी चिटिंग करू आलो.
हम्म हम्म.
मॅडमच्या प्रिन्सिपलच्याच फोनून फोन लावला गावामधी डायरेक्ट आता जे गावोगावी जे आहे ना पोलीस पाटील म्हणून राहत्या.
हम्म हम्म दालं बा.
पोलीस, पोलीस पाटलाला मी फोन केला म्हणलं, मी चिटिंगच्या याच्यामध्ये धरलं गेलं म्हणलं आणि माझ्यावर केस दाखल करा म्हणलं. मी आता चिटिंग करेल नाही म्हणलं पण मग तरी बी तुमी माझ्यावर केस दाखल करा म्हणलं दहा मिनिटांच्या आत पोलीस पाटील ऑफिस रूम मध्ये बोलल्या तुम्या दहा मिनटाच्या आत.
किती चुकीचं आहे ना पण असं वादणं.
तर मंग समज घालून फुल फुल पोलीस पाटलान समज घालवून असं तसं मग बोलणं चालंण होऊस तर दीड घंटा होत गेला माझ्याकडे दीडच घंटा राहिला होता पेपर. पूर्ण लिहायसा
बापरे!
तीन घंट्याचा पेपर राहतो.
कसं कव्हर केला ना?
दीड घंट्यामध्ये त्या पोरीपेक्षा जास्त मार्क घेतले ते मी.
हा मग प्रामाणिकपणा छान.
विदाउट चिटिंग म्हणजे मला चिटिंग म्हणून काय होतं ते मला माहितीच नव्हतं. कारण माझा अभ्यास तेवढा भा पॉवरफुल होता ना की मला चिटिंग म्हणून काही वाटतच नव्हतं.
तर त्यांच्या मुलगा तसाच आहे बघ.
हा.
हम्म खाच तो ही छोटी हिला सांगतो.
हम्म.
चेकिंग वगैरे आता ना त्याची एक्झाम चालू होते तेव्हा पप्पा म्हणले पप्पांना म्हणत होते. ता म्हणलं फुट्टा मला पण म्हणाला म्हणलं एवढा अभ्यास कर. तो आम्ही आम्ही आम्ही म्हणजे सगळे जण आहेत त्याच्या जोडीचे पण पण काय होत ते मुलं काय काय ना कॉफी करतात. आणि त्यांची म्हणजे, त्यांना त्यातलं नॉलेज पण नसत काही अभ्यास करत नाही. आणि ते लोक आमच्यापेक्षा जास्त मार्काने पास होतात. मग त्याचे पप्पा म्हणले, एखाद्या एखाद्या विषयाचा करायचा तू सब्जेक्टची कॉपी.
हा.
तर नाही म्हंटला, मी नाही करणार.
हम्म.
काय गरज काय म्हणल्या.
त्यालाच तर ताकद वार म्हणलंय.
तो अजिबात तो इतका हुशार आहे ना, त्यानं टॉप पडलाय इकडे आयटीयाला आयटीया पण केलाय ना त्याने दोन वर्षाच.
हाव का?
गव्हर्मेंटमधन हो. डिप्लोमा झाला आता डिग्री इकडे.
माझ्या कॉलेजमध्ये ज्या कॉलेजमध्ये मी शिकायला होतो ना, त्या कॉलेजमध्ये मी बारावीला दुसरा नंबर घेईल.
किती?
हा.
काय नाय. तुम्ही प्रामाणिकपणे अभ्यास केला ना, तर खूप छान तुम्हाला त्याचे रिझल्ट मिळतात.
तेच ना मग स्वतः पोरगी सुद्धा म्हणली ती मला मागून, की असं कसं काय झालं. काहून झालं. म्हटलं जे झालं ते झालं. पण मग आता नको म्हणलं असं काही करू माझ्या सोबत आणि माझ्या माग बी नको लागु म्हणलं तु. आणि एवढं भयानक. कंडिशन करून टाकलं पोरीनं माझं म्हणजे, पूर्ण बारावीचा वर्ष फेल झालतं माझं असं म्हणायला काय हरकत नाही.
म्हणजे काय आणि दहावी आणि बारावी किती महत्त्वाची असते.
मुक्त विद्यापीठमध्ये ऍडमिशन घेतल्याच्या नंतर, ते ते पोरं एवढे हुशार भी काय राहत नाही.
नाही नाही.
त्यांना काही बाहेरचा छंद राहतो. बाहेर फिरचा हे ते.
बरोबर.
आणि मी मुक्त विद्यापीठमध्ये ऍडमिशन घेऊन, तरी पण दुसरा नंबर काढला मी बारावीला.
नाही छान.
म्हणजे एवढं सार कवर करून बी चांगलं हाय देवानं दिलं व्यवस्थित झालं. आता बी काय माझं वाईट नाहीये.
प्रामाणिक श्रम छान हायतं.
आता बी कष्ट आता बी कस्टमबर जे माझ्याकडे जे बी ग्राहक येत, ते खुशच होऊन जातं. असं काही नाही त्याला नाराजगी राहते, का काय काहिच नाही.
हम्म.
लेडीज असो लेडीज सोबत कसं बोलाच. जेंट्स असो त्यांच्यासोबत कसं बोलाच. माझ्या लेव्हलचे असले, त्यांच्यासोबत कसं बोलाच. ते मला चांगल्या प्रकारे समजा, कळून जाईल. नॉलेज येऊन जायली, बोलण्या चालण्यामध्ये.
तेच तर महत्त्वाचं आहे, तेच कळलं पाहिजे.
हो.
आणि काही नाही, जेवढं तुम्ही. त्यामुळं लवकर जबाबदाऱ्या घेताना तेवढ छान तुमचं करियर होणार आहे पुढे. आणि खूप जास्त छान ग्रोथ पण होणार.
तेच ना, आई वडिलाची रोडला टच शेती होती.
हम्म.
म्हणलं शेतीत बी एवढं काही उत्पन्न निघत नाही, तुम्ही एक काम करा म्हणलं माझं शि शिक्षण चालू आहे, तोपर्यंत तुम्ही काय करा मै एक आर्किटेक्ट लावला. त्याच्याकून पूर्ण हॉटेलचं पूर्ण समजा नाकाशा बनवून घेतला, काम देऊन टाकलं शिक्षण बी चालू होतं.
हम्म.
म्हणजे दोन्ही तिन्ही काम मी पूर्ण हँडल केले, शिक्षण बी हॉटेलचं काम बी सर्व लेक.
अच्छा म्हणजे, रोड टच होत तिथे स्वतःच्या जमिनीवर हॉटेल उभारलं.
हां.
अच्छा.
आणि घरच्यांनी ही नाही चांगला प्रतिसाद द्यायलात, मला नाही म्हणलंच नाही ना घरच्यानी.
ते पण खूप, ती बाजू पाहिजे. ती बाजू हिंमतीची असली ना, कि मग पुढे जाऊ शकतो.
माझ्या घरी जवळपास बारा एकर जमीन आहे. बारा एकरमधून आता तीन एकर चा, इथं हॉटेलसाठी मी पूर्ण फिक्स करून टाकेल. बाकीचे मग, पूर्ण घरी करतात.
अच्छा अच्छा.
आणि विशेष म्हणजे तीन गटमध्ये जमीन आहे, आमच्याकडे तीन जागेवर वेगवेगळ्या ठिकाणी.
भारी हाय की उलट.
हां.. तेच्यामुळ ते कायं, घरचे आई वडील बी माझ्याकडे येऊ शकत नाही, मी बी त्यांच्याकडे जाऊ शकत नाही. आता ह्यो जो गट ये. ह्यो गड जवळपास माझ्या गावापासून बारा किलोमीटर अंतर वर ये.
हम्म.
आता त्यांना माझ्याकडे येऊ शकत नाही, ते मी त्यांच्याकडे जाऊ शकत नाही.
मग राहायची, तिथेच सोय केलीय का.
राहायची इथंच सोय करेल ना, दोन रूमा आहे. माझे हॉटेल ओपन आहे, माझ्या हॉटेला शेटरच नाहीे.
काय का
चोवीस तास माझी हॉटेल, कधी बी उघडीच दिसन तुम्हाला.
हम् हम.
म्हणजे, लूकच असा बनविला माझ्या हॉटेलचा. एकदम भारी. जसं खोपडी टाईप बनवतो, का आपण काही.
हम्म.
खोप-खोपडी टाईपन लूक देईले हॉटेलला पूर्ण.
हो कां.
हां. आणि मागचं गार्डन ये. गार्डन मध्ये, पूर्ण जुने झा मोठ मोठाले झाडं वहिले, उन्हाळ्याच्या सुट्ट्या मधील. जर समजा कुठे फिरण्यासाठी कस्टमर जाणार असलं, तर ते आपल्याच हॉटेला जास्त व्हिजिट करतात ‌.
हम्म.
काऊन की थंड हवेच व्यवस्थित हे. नॅचरल हवा आहे झाडांची. त्यामुळं,
उलट तस खूप छान वाटतं आणि आता हल्ली हल्ली तसच फॅशन आहे आता.
हा सगळी पद्धत हाय माझ्याकडे. कोणाला टेबलवर जेवण असलं, तर कोणाला टेबलवर कोणाला बा